हा हॅलो बोला की.
हा हो झाला बघा.
आमचा पण झाला. हम्म काय मग आत जेवण नंतर बनवायचं. आता मुलगाच, स्कूल व येऊन मग क्लासला गेला त्याच्या मुळ नंतर बनवायचं.
हा हा म्हणजे काही गडबड नसत्या म्हणा.
मग गडबड नसत्या. अय आणि काय मग आताच आता श्रावण लागणार.
हो श्रावण चालू होणार आता, नाही हो मी नाही करत. दोनच करते म्हणजे,
हा. पाच असतात ना मग दोनच करताय का? हा हा श्रावणात, पण काय म्हणजे वटपौर्णिमा झाला ना त्याथून तिथून सण लागतातच वटपौर्णिमा मग झाली बेंदूर झाला की मग वट पौर्णिमा वट पौर्णिमा बेंदूर एकाच दिवशी आलेले. खर हा तिथून मग कस सण चालू होतात. हे झालं अम अ श्रावण झाला नागपंचमी त्यावेेळेस येत्या ना. श्रावण महिन्यात मग त्याच्यानंतर काय गणपती वगैरे येतोय.
गणपती ह गणपती चालू झाले म्हटलं की सण चालू झाला.
सण चालू झाला. गणपती दसरा नवरात्र हा गणपतीत काय गणपती मग तुमच्या घरी बर बस
अ हो असतो की गणपती आमच्या घरी.
वय पाच दिव
हा पाच दिवस घर घरातही पाच दिवस.
हा हा मग आणि काय मग का विशेष पूजा वगैरे कसं काय,
पूजा म्हणजे असं काय पाच दिवस गणपती गौरी गौरी तेवढे असतात आमच्यात. पण त्या कळशीतल्या गौरी असतात कळशी मधल्या हा. आणि पुन्हा मग काय मंडळाचे गणपती तेन असत्यात दांड्या वगैरे खेळायला आम्ही तिथं.
हा तिथं जाता आणि एक दो एक प्रकार गौरीचा सण आला की आपल्याला लई, भारी अस मजा वाटत्या नटायला मिळतय एक प्रकार. नटायला मिळतय, परत खेळायला जायला मिळ तय म्हणजे तो सण आला की हा तो एकच बा माणझ बायकांना तेवढच, आपल्या मोका मिळतोय की ख खेळायला प्लस नटायला जास्त करून बाकाना नट नटायलाच आवडतय त्याच्यामुळे कणी गौरीचा गणपतीचा सण म्हटलं की भारी वाटत. आणि त्याच्यानंतर किती ह येतय वट नवरा नवरात्रीला नऊ दिवस खरं नवं नवरात्रीला इथं आपलं इथं एवढं महाराष्ट्रात म्हणजे जास्त प्रमाणात नाही कर्नाटकात कस मोठ्या वट असते नवरात्री. हा तिथं कसं दांडिया वगैरे खेळणं म्हणा असं मारवाडे हा इत क हा इथं कसं आपल्या इथं गणपतीच जास्त करून मोठ्यान आणि ग हे दस दिवाळी तिथं दिवाळी पण नसते एवढे मोठ्यानं दिवाळी नसते फक्त दसराच वगैरे मोठ्यानं करतात. कर्नाटकात.
हा हा.
आणि मग त्याच्यानंतर दिवाळी दिवाळी तर भारी दिवाळी पण आल्यामुळ म्हणजे बायकांना सण सण या नटायला वगैरे मिळते त्यांच्यामुळे पण दिवाळी पण आपल्याला खूप आवडते.
फरार वैगेरे
फराळ वगैरे आणि सजावट बर फटाक्यांचं फटाक्यांचं म्हटलं अस तरी बघा फटाके पण आपल्याला ते कसं मुलं म्हणजे उडवतात फटाके पण ते कनी नाही ए क प्रकारचं प्रदूषण
प्रदूषण हो भरपूर आणि आता तर त्याचं प्रमाण लईच वाढलय.
लईच वाटले आणि ते मुलांना पटाके नसल्याशिवाय मग दिवाळी तर तसली म्हणायची फटाके नाही तर दिवाळी म मूलं ऐकत नाहीत मग कसं फटाके असं हे सगळं असतयच. पाऊस वगैरे उडवण ते काय एक प्रकारच मुलांच हेच त्यातच आहे आणि मुलांशिवाय पण हे करू शकत नाय. मुलगीला कस नटवता येत हे स मुलांना कसं फटाके प्रिय असतात मग ते कसं टाके वगैरे आणि पाच दिवस कस जातात काय कळत नाय. फराळ करायच त्यातच म्हणजे दिवस किती वेळ भर भर
हम्म आता तर हा महिना तरी कि किती लवकर गेलाय आला आपण शेवटची तारीख
आणि आता आमोशा झाली की लगेच अ दिवाळी श्रावण सुरु होतोय ना? त्याच्यामुळ तर काय आळीतून तर सण चालू होतात सण चालू झाले की मग काम जास्त काम बायकांना हा हा हा मला तर अस अंगावर काटाचं येतोय कव्हा करायचं हे सगळं. आता काय सवयच झाल्या. पण कनी माझं कस बिझनेस असल्यामुळे मला दोन्ही जमत नाही ना म्हण पार्लर पण माझ पार्लर आहे ना पार्लर आहे. त्याच्यामुळे मला कस्टमर पण भरपूर असतात गिरायक त्याच्यामुळे ते गिरायक करत करत मला हे करायचं म्हटलंवर मला कणी नको होतेय दसरा आला तर पण मला अंगार काटा त्याच्या ते सगळं झाडून काढायचं फराळायचं आणि दिवाळीत तर अक्षरशा मला कणी दिवाळीत वेळ नसतोय मला म्हाणून मी जेवत पण नाही सुद्धा. एवढा असतं कस्टमर भरपूर असहते ते. त्याच्यामुळे मला जेवाय सुद्धा वेळ नाही मी सहा ला सात ला संध्याकाळच जेवतो गिराईक मग नं तर मग आणि तिथून मग आणि सुरुवात मग बारा साडेबारा एक पर्यंत गिराईक. ते माझं कस बाहेर जे म्हणजे हे नाहीये.
हम्म,
अ दुकान नाही शॉप नाही आहे घरीच करतोय असं घरीच आणि परत. त सर्व्हिस स घ घरात आणी जाऊन सर्व्हिस देतोय. त्याच्यामुळं कस मग गिराईक पण जास्त आहेत ना. हम, बायका काय म्हणतात पार्लरला नको बाई लई गर्दी असते मग ते. कसं बाय का घरी बोलवतात त्याच्यामुळे त्यांना पण सोईस्कर मला पण सोईस्कर होतय म्हणून मी घरी. पण सर्व्हिस चालू केलिया आणि प्लस घरात पण कोण करायला नाहीये ना. त्याच्यामुळे मला हे सांभाळून ते कराय पाहिजे.
होय होय होय,
त्याच्यामुळं तर हा मॅरिड आहे. मॅरिड आहे हा मला मुलगा एक आहे.
हा हा हा,
मॅरिडच आहे तुम्ही?
मी पण आता मॅरीड आहे म्हणजे किती जस्ट फाईव्ह मंथ झाले.
हा हा, तुम्ही इथंच राहता काय?
हा इथलीच आहे मी पण
इचलकरंजीत होय कुठे राहताय.
अ आहे इचलकरंजीतच असतोय.
हा हा हा, हम्म हा, मग काय कधी तर भेटला तर भेटाल. चालतय आ,
चालतय.
हा, आणि माझं कस. त अ, हेज पण कमी आहे तुम्हाला आणि मी नंतर हे करेन मेसेज. करेन हम तुम्हाला सांगेन मी नंतर ह माझ काय असेल ते.
हा हा हा, ते कस असं असंच सहज समजणार ना एकमेकांना आप ''--'' आपण बोललो एकमेकांना आपल्याबद्दल सांगितलं तरच समजणार आहे ते.
हम् आणि काय मग आणि काय ग पाडवा त्याच्यानंतर मग तिथून काय सण कमी असतात. अ दिवाळी झाली क तिथून काय सण कमी असतात. पाडवा मग काय अ संक्रांत वगैरे. मग काय सन तीतन ना हा, फेब्रुवारीत लास्ट मग तिथून काय आपलं यात्रा वगैरे सुरू होतात. मग त्याच्या आगोदर काय सणच असतात.
हा हा हा, तुमच्या इकडं यात्रा काय म मसुबाची.
नाही आमच्या इथ कबनूर हा कबनूर. चा उरूस आप आम्ही करतोय मग मोठा भरपूर मोठ पण आता काय. उरुस नाही करत आता जर असं काही करणारमुळे ते उरुसाच हे केल्यात. ता हनुमानची यात्रा करायच ठरवल्यात मग हा मध्यंतरी. हा मध्यंतरी इथे प्रॉब्लेम झाल्यामुळे कणी आता नाही कबनूर. चा उरूस नाही कॅन्सल केल्यात आणि हनुमानची यात्रा आता करतात जास्त.
हा म्हणजे त्याच दिवशी करायचं असं ठरलंय काय ते.
हा, त्याच दिवशी करायचं.
हा हा हा जेव्हा कबनूर चा उरूस असतोय त्याच दिवशी.
राहत्याल जातोय. मग आता आपण त्याच वेळेत करायचं तर ठरवल्या मग मग हिंदू लोक अ हनुमान ला जाणार हम जाणार आणि ते लोक अ उरसाला मास झालाय आता तळून बागच झालय एक करता हम.
आमी मी पण मागच्या वेळेस फिरला उरुस म्हणजे यावेेळेस. हा मी पण माझी कशी मावशी होती. त्यामुळ आम्हाला तेव्हा जेव्हायला बुलवायची उरूस आसतोय तेव्हा. मग उरुस काय फिरायला मिळायचच नाई आम्हाला मग आता कसं माझं नवीन पण लग्न झालेलं. मग आम्ही दोघंजण गेलेलो उरूस फिरायला भरपूर मोठा हाय उरूस.
भरपूर होय भरपूर मोठा उरूस आसतोय कारण की कनी छान मस्त आणि पहिल्यापासून ते भरलेलंच हाय ना तेच्यामुळ कस च अस म्हणजे नको वाटतंय बाबा की आता उरुस हाय असं जयालाच पायजे आता कस हनुमानची यात्रा म्हणजे ते आत्ता करायल्यात ना आत्ता ह्या गेल्या ह्या वर्षीपासून करायल्यात ते हनुमानची यात्रा आण ते काय भरणार पण नाईये आता पुढच्या वर्षीपासून आता कदाचित ते भरू शकेल. आता हनुमांनची यात्रा मग काय आता काय माहिती नाही एवढं काय.
हा हा.
हम्म आम्ही पण प्रॉपर तिकड च नाहीये आम्ही इकड इचलकरंजीच हाय पण ते इथल कसं भाग येतोय एक प्रकारचा.
हो हो हा हा तुमचं ते कबरवर येतय तसं आमच मग शहा पूर येतय ना आमची शहापूरची जत्रा यात्रा जात्रा अ
अ शहापूरच माज रिलेटिव्ह आहेत तिथं नंतर सांगते मी तुम्हाला. हम्म ह ह ह. आणि मग काय दसऱ्यात पण मस भारी वाटतय खरं दसऱ्या छान वाटतोय बघा. दसऱ्यात कसं खेळायला टिपऱ्या वगैरे खर इथ जास्त कोण दसऱ्यात खेंळत नाहीत.
हम व्हय आपल्या इथ कस मग ते जैन बस्ती वगैरे मध्ये तिथं तेन बस तो अ दे व्ही वैगेरे बसते मग तिथ मोठ्यान असत्यात कसे मारवाडी लोक ह्यामध्ये जात इंटरेस्ट घेत्यात नई.
हा जास्त लोक इंट्रे होय होय मारवाड्याचे जास्त. ते घेतात इंटरेस्ट नवरात्र त्यांच कस देवीच असल्यामुळे त्यांनी जास्त हे कर हा आणि मराठीची लोकं कमीच आणि गणपती काय सगळं हा गणपती काय सगळं आमच्या घरी काय गणपती नसतोय गणपती बसवत नाई आमच्या काई एक गाव गणतीती आमच्या तिकडं आमच आमच प्रॉपर आम्ही इथलं नाई बाहेरच हाय तेच्यामुळ तिथ तच भावकीत बसताय एक गाव एक गणपती मग इथं काय बसवत नाय भक ते चिकलाचा बस ते चिकलाचा आणायचा आसतोय गणपती पण तो आम्ही आण पहिलांदा आणाय पाहिजे ना. ते विचारून करून मग आम्ही आणलोच नाही त्याच्यामुळे आमच्या घरी गणपती बसवतच नाही ह त्याच्यामुळे आम्ही घरी गण पती बसवतच नाई मग बाहेरचा मंडळाचा असतोय मग आम्ही मंडळाच्या गणपतीला सगळं देत त नैवेद्य वगैरे मग तिथच आम्ही टिपऱ्या वगैरे म
हा हा. म अनंतीच्या अनंत चतुर्थीला वगैरे जाताय का नाई मिरवणूक टेन बघाय.
अनंत होय होय मिरवणूक बघायला् गावी गावातय गावात नाही आम्हाला नाही. मुलगा जातय फक्त मुलगा आणि हे मिस्टर जातात गर्दी. नाही नाही मुलगा आता तिसरीला आहे. खरं मुलगा न विसरत जातात त्यानी घेऊन त्याला मगं. मी काय माझं घरात काम असते पार्लरचं गिरायक असते त्याच्यामुळे मी काय जायला एवढं घे - घेत. गर्दी असल्यामुळे त्यांनी पण नेत नाही गव्हा गर्दीत जायचं मग इथंच आम्ही मिरवणूक नकातं. ह आमचा मंडळाचा गणपती जातोय त्याच्याबरोबर आम्ही जातोयं.
हा हा हा भरपूर आता तर लईच वाढा लागलेय ते प्रमाण कारण का -
सोनाली हटेल जवळ इथं आहे का नाही तिथंपर्यंत जातं. ते आम्ही हा गणपती मांडवातला घेऊन मग काय त्याच्यानंतर मग तथनं पण सगळी म्हणजे माणस जातं. थँक्यू
हा हा. आता कसं एका गल्लीत दोन- दोन- दोन तीन - तीन मंडळ झाल्या आता त्यामुळे आनंद चतुर्थी गर्दी भरपूर -